हा काय करूली
कायनी येले ओरती हवा खायला हा आवाज येतय या हा
हवा लाक ते
होवना
हाय हा काय हाय घे काय मग त्याची बॅगी आहे ना वीस मेंबरच्या आल्या
हा का
हम्मम् वीस मेंबरच्या मकाच्या बॅगी आहे वीस जणचे खोके आहे ते तर ते हाऊस आली त्याच्यावर आस आहे पंधरा दिवसा तर दोनदा मारायचं हम्म त्याच्यावर
बॅगी किती एक एक आहे का दोन
एक एक
एकेक आहे का
वीस आपले वीस जणी मेंबर कृषी खात्यात वीस येन जोडेल
तना वीसे आहे ना
हा तर मग वीस जणीच्या वीस बॅगी आल्या ना अनं ते बॉक्स आलेत ते बॉक्स. मग एका बॉक्स मधी आठ आहे वाटत
औषध
खोके म्हणजे मोठा बॉक्स आहे मोठ्या बॉक्समध्येध्ये छोटा बॉक्स आणि त्याच्यात खोके त्या खोक्यामध्ये पुढे, मग ती आ हा तर मग थोरत मॅडम येणार आहे उद्या वाटून द्यायला तर ते पांडव म्हणजे आम्हाला भाडं काढून द्यावा म्हटलं देत म्हणलं देशप्पन हे गेले ना कृष्ण पांडव त्यान कृष्ण पांडवना भरेल अ पैसे भाड्याचेच मी म्हणलं देते मी उदया तुम्हाला भाडं काढून सातशे रुपयात का काय गाडी करेल ती
हो का तिचं पण आपलं पण सोबत
नाही नाही त्यांचं त्यांचं नाही ना आपलं चाल ना त्यांचं ऑनलाईनच नाही व्हायन ना ते
नाही का
हम ह त्यांच गटचं नाही व्हयना ऑनलाईन ते तारीख होती म्हणत्या त्यात सारखी लोकच ऑलाईन कर त्या ना कुड त्या तारखे लक ऑनलाईन केलं म्या जाऊन मला नव्हत येत तर म पल्लवी मॅडम कडे जाऊन घरी तिथं जाऊन करून आले ना हे गेलेच नई, यांना हे गेले नाही यांना केला नाही मग त्याचं नाही आलं म्हणजे आता आपल आलं आपण घेऊ वाटून पण मग ते काय म्हणत्या ता बेहुग म्हणते गॅरंटी घेतली त्यानी बेहुगाची
नाही मग टाकायचं ना एक एक क करूनच घ्यायचं पाहायचं वग
नाही मी काय म्हणलं थोरात मॅडम उद्या येऊ राहिल्या ना, अप पण लेखी घेऊन त्यांच्या कडून हे बी टाकू राहिलो, उगल पाहिजे मग कशे कणस आले पाहिजे आम्ही मागच्या वर्षी नाही झालं पाहिजे मागच्या वर्षीवाणी जर झालं तर मग आमण पुरडणार
हा नाही तर मग नुकशान भरपाई भरून द्या आमची असं
होा आपण आधी उशरकीत राहू ना आताता उकल पण आता उशरकीत राहू ना
हो आणि येलच आहे बीबी तर टाकाव तर लागणारच ना ते घरात ठेवून काय होणार आहे त्याच
मग बी पण ह बी बी एगळां आहे आणि आता तुरीच आहे गोदावरी बी एक एक किलो
हा तुरी चांगलं राहतेय त्या गोदावरी
आता तुरीच बिला मला बलेल त स्वतः तिथं कारण तिथं म सही लागल म्हणते गटाचा शिक्का लागल आपला सही लागल
पण आपली खरेदी वीज प्रक्रिया लांबू राहिली ना
नाही ना उद्या आपण बीच बी करून घेऊ ना पते टाकून
कोणत
ये माय बॅगी मक्काच्या आणि ही बॅग बोनलऊ आपण दोन पोत्या म हे बी घेऊ मॅडमच कृष खात्याच अ दोन पोत्यार माय बॅगी घेऊ
मग खरेदी केली म्हणून याचा फोटो
बुकिंग आहे ना त्यामुळे त्याला टाइम लागतोय ते ना मॅडम शिल्पा मॅडम ला बोली सगळ्या ला माहित आहे डायरेक्ट ऑनलाईन ची बुकिंग लेट आहे म्हणून आता गटावर च कराले ना बुकिंगखत बी सार पण ऑनलाईन बुकिंग आपण म्हंटल थोडी लेट झाली ना तर ते म्हणे या म्हणे कृष न भाो म्हणे दुकानावर पण मग मॅडमणे मग तम पाव त्याच्याच फोटो कार्ड ऑनईन गाडी डायरेक्ट तुमच्या दारी येईन घरी म्हणजे गावात येईल म्हणे हा मग त आता ते ऑनलाईनच घेऊन घेऊन ते फोटो भारते पण आता आज मातीचा फोटो घ्यायच ते कुठं घेतलं या नाही घ केली
मग तुरीचं बी कधी येणार त्याची केले असते उगम क्षमता नाही तो
तुरीती बी करायची ना आपल्याला परवा दिवशी करू ना आता मला आनंद झालंय ना पण तिथं याल पाहिजे ना माल येल पाहिजे ना पल्लवी मॅडम म्ह फोन करते म्हणे त्या मॅडम काय म्हणते मला पल्लवी मॅडम पंचवीस मेंबर हाय का तुमचं सांगली निवडा रोज अस आठ दिवसाचे आठ दिवसाचेत शाळेत जॉईन झाली पाहिजे
हो का
तर मग आपले वीस तर मेंबर आहे तर वीस मध्ये रुक्मिणी मामीला फोन नाही ना मग त्या दुसऱ्याच्या हेच्यावण ऐकणार आहे ना तरी म्हणे चालन म्हणे मग हा मग पंचवीस मेंबर काढून म कवाची लिहवलेली एक दीड घंटेच पण मॅडम न बोललं तू बरीक बारीक टाकलं ते ऑनलाईन करायला आता ते महेश म्हणत याला रात्री या लागेल म्हणतो काम कराल मोबाईल ववर ये कॅम्प्युटर व कॅम्प्युटर वर करून तिकड पाठाचं आहे
ते ऑनलाइन करायचंय का
ऑनलाईन बि करायची म्हणजे त्या काय बनवायचंही वाटतं ते आणि ते मॅडमला द्यायचंय तिथून कॅम्प्युटर मधून
मग माझं सध्या फोटो टाकू का तुम्हाला कागदपत्राचे
नाही आता उद्या पाणा काहीतरी ते पाठवू शकत नाही तो होता का पहिले मा्याकडं तर ते लिहून घेले मी
नाही फार्मर आयडि न याचा सात बारा
हा तर मग नाही ना उद्या का उद्या कोणी आला का देऊन टाक अ विनय
नाही ना तो बुलढाण्याला गेलेला आहे
हा का हम् बर हा बर शाळेत येईल ना तू
हा शाय ते येणारय ना पूजा काकूला पाठव मी पूजा का हो जाऊदे त्याला माल पण घ्यायला बोटवा उद्या माल घेऊन जा
हा ना मला ध्यानच नाही त सांगाचं मला तर मग तेवढा तेवढा पण मेंबर ऑनलाईन करून घेऊ म्हणजे बोत ठीक हाय ना पंचवीस मेंबर आहे कृषी खात्यात कायम स्वरूपी रहाणार वाटतं हे दोन दोन हजार रुपये बाकीचे काही तीन वर्षासाठीच राहणारे ह जातेत करून घेउवय मग दारात तरी आपलं शेंगदाण्याच बी घायला पाहिजे लेट झालं नसेल तर
मागच्याच्यात वाटप झाली ती तर मी पल्लवी मॅडमला म्हणले मी पण मॅडम म्हणे माय ऐकून गईन तेवढा प्रयत्न करते त मी तुम्हाला जऊडून देत म्हणे पणग होईन तेवा प्रयन करते. पण मग तुरीच बियाच होईन म्हणजे माझ्याकडून सक्सेस काम. साडेसहाशे रुपया ला एक किलो बीट. तुरीच.
विकत घ्यायचं आहे तेे.
नाही आपल्याला फुगट कृषी काद्या कोण पण दुकानात विचारपूस केली माझी बहीण गेली ति बादर सऊून गेला आता तिला विचारायला लावलं म गोदावरी बी केवढ्यालाय पुडा ते म्हणजे अर्धा किलोचा साडेतीीनशे रुपयालाय. हा मग कमीत कमी एक किलो म्हणलं आपलं एक एक किलोच पुडा बी म्हणल तर नको जात पण
तसं लागतं.
मग मागच्या वेळेस खडक तूर घेतली. पाचशे रुपयाचा एक पुडा आणला. एक किलोचा खडका तुरीचा मग खडका बसून बी गोदावरी बाहेारी मांध्या
हाव गोदावरीच खरंच भी सांगलोय.
मग म्हणले मी तर ते म्हणे हा म्हणे मॅडम म्हणे दोन दिवसात मी कॉल करते येते म्हणे पण मग पंचवीस मेंबर तर मग कुल व आहे ना नाही आज आता ये गावात दुकान बंद होत्या सारे.
आज लाईट भी नव्हती दुपारपर्यंत.
हम्म पहिल्यांदा गेले लाईट नाही वापस आले उजून गेले साार्या दुकान बंद करल सारे जेरुळ चालले गेले ते बाबूवारला तिथं मवतीला मला असं झालं आता करा काय म्हणलं.
मग ते महेश म्हण तुम्हाला रात्रीच्या लागण म्हण एवढे पंचवीस जणांची यादी घेऊन.
हा रात्रीच करावं लागल कारण त्याला रात्रीचच निवांत
आणि ती अगदीी अंक चुकला म्हजे दुसऱ्याच्या खात्यार पैसे घेळते बाय मला जोडतीधरून.
हो.
मग आता ते म्हणे महेश म्हणे पण मग आता ते दोनशे रुपये घेईन. आता पल्लय मॅडमला सकाळी फोन करते मी मॅडमला म्हणन तुम्ही ना मला हे करा म्हणन मदत करा म्हणून तिथंच येेऊन मी तिथंच येते म्हणून सारे कागदपत्र घेऊन पंचवीस जाणायचे. आ ते माती मॅडम हा मॅडम काय म्हणते. ते म. ते विद्यापीठला नेऊन दाखव संभाजीनगरला तुम्ही
कुठं ते त्यांनी गॅरंी घेतली ना आता तक तिकडे काल पाट्रोल आहे म्हणा आट
मला तू सांग मला काय किती एवढ्या जणांची दीड गोणी भरेले मातीनं. दोन गोण्या त्याच्या दीड गोणी माया साडेतीन गोण्या कशात नाही त हजार रुपयाची रिक्षा करायला खरंच परवडण का
ण मग आता सध्या भी कुडं याला खुलता बदला न चीय
नाही कागदापत्र सारे खुलताबादला द्यायचे म तिकड द्यायची संभाजनगरला आता काय माहिती उद्या मॅडमला कॉल करून म्हणते मी कोणाला द्याय काय करायचं काय नाही नाहीर मी म ती कागद सारे खुलता बादला आणून देते उज्वला ला आणून दिले उज्वल लगे कागदपत्र
कोणा सांगितलं का
मग ते तलाट्याच्या सह्या मारारीला आणले त्यान लाल सह्या करल्या होत्या तलाट्यान पासबुक ला बीन पास्बुकला म्ह सात बारला भी अन ज याच आधार कार्डवर भी मग मला या स या्या सोयाच्या चालत नाही म्हला मॅडम न सांगितलं मला कोणाच्या लाटाच्या ग्रामसाहेबच्या सवय्या जरा अस एक बी कागद घ्यायचं म मग आजजून ऐकय आणून दिले कागदद त्या पाहुण्यान
होव का
नाही ना कोणा सांगितलं त्यावणी कोणी कोना माहित होत
कोणी कोण माहित होतं ते तुम्ही थोडं पशचं सांगु राहिल्या ना दोनहाजार येणार त्याच्यामुं काही अस सल् लालूस मग मला पण येतील बा हम्म माहित झाल असेल को ना कोणाकड न दोन हाजार येणार आहेत तुमी सांगितलं असंना कोणाला कोणाला
नाही नाही दोन हजारच नाही म्हणेल मी कोणाला नवीन एवजना चालू होणारे म्हणलं नाही बरबर या संगीता अक्का न सांगितलं असत मग विशालच्या चुलती ना कारण त्या फुला अक्का ला पाहायला आले होते दोन दिवस झालता त्या गल्लीतल्या साऱ्या बाया येल होत्या मग त्या त्या हाय गल्लीत बाया याला होत ना मग त्या नाय का संगीता अक्का अक्का त्याना सांगून दिलं वाटतं मग त्याच दिवशी ते आल्या पाहिला फुला अक्का ला पाहून गेल्या आणि एक दीड घंट्यात आमांला कागद आणून दिलं ते सगळं
हा बरोबर आहे मग तिकडूनच माहीत झाला असल
हा बंगल्यावर आले होते बंगल्यावर संगीता अक्का सगळ दिल सांगून पण मग मॅडम नाही म्हणते नाग जादा गेला आता पब्लिक आणू आणू टाकू रली मॅडम म्हणते आणून टाकली तीथ घेऊ नका पण
मी काय म्हणते आपला कॉल बंद करू आता दहा मिंट म्हणते झाले नंतर परत लाऊ
हा तिकून कोण तू कर मग
पं अआ